हॅलो काय माझ हा हा या की नाहीला या आणि कोण आलाय तुमच
कोण आलाय त पिल्या बरबर त तला मर ब
ना
काय नाही ना कुणीकडे गेलेला
हा तरच विच
क
अ
मग काय नाही बघा निीवांनता आहे चांगला ह नस्त आहे भार
बढ गथ
हम्म
सुुड आत तुम जायवला
गावाला फण होय अच्छा येत नाही का म्ह बलू
गाडी चालू करा गाडी जरा पुढं घ्या द्यासला आम्ही वाढ बघत थांबलो घ सामान मागत होऊ द्या खांबा तिथ जारच पाणी भरून घ्यायचं त करय ल उथ नकरी वापली स लो त्याकाच अस काय प्रवास करथिती भारी हो गोईंग त समाधान समाधाणे हकड
हॅलो
अ मागं जरी केलं तरी चालतेस त्यांना बाळाला घेन बसताई
हो
घपड गाड्याचा डग अस इ नाही उदे खालीच ना
सर्
अच्छ तशी दोन मिनिट
अ तस दोन मिनिट झारते का
अ
अ
अच्छ
तड जाई हॅलोऽऽऽऽ बोला,, हितनं येतय, वय, होय, होय, गाडी चालवा लुप्त.
वाऱ्याचा आवाज आलाय, वाऱ्याचा आवाज, वार्याऽऽ हं, झालाय.
गाडी चालवलोय गाडी मीऽऽ
बर, बर, बर, हळु बोला. जेवायला ऽऽआम्ही बाहेर जाणार आहे आज, आमच्या मिस्टरांच्याऽऽ मित्राचा बड्डे हाय. बर तुम्ही,, आलेत आमच्यासोबत.
बर, बर.
ना घेऊन आम्ही जेवाय चाललोय. पूनाऽऽ मग,, पैसे मी देणार त्या दोघांचं. तेने, त्यानी दोघं जेवणार. आणि काय ऽनै बघा, मण आहे आणि कायऽ
हा, हा,
दोघ जेवल्यावर पैसे देणार. पुन ह अंअअअ जाणार, घरला जाऊन जोपनार. गरम व्हायलय. हां, चे दिवस. हां. हो